काय काय
काय चाललंय
काई नाही ब
काई नाही.
काय ना
बरं.
कबड्डी ची माहिती माहितीय आहे
काय म्हणला कबड्डीची माहिती कबड्डी खेळातय का तुम्ही
हो
बरंस काय काय काय काय माहिती सांगा की आम्हाला जरा कसं असते खेळाचं काय
कबड्डीमध्ये दोन हे असत टीम असत
बरं
मद मधोमत मध्ये अ एक हिय ल लाईन असत्या.
बरं
ते ज आपण ज खेयात गेलो तर कुणाल जा हुन प्रयतन आपण बाहेर आल्यानंतर ते शी रे शीवल्यानंतर आपल्याला ए पॉईंट मिळत्या
बरं
आणि जर आप दुसऱ्या टीमचा प्लेयर आपल्यात खेळा आले तर त्याला आपण पकडल्यावर तर आ त्यांना पॉईंट मिळेत नाहीत.
मिळत नाहीत, आता कबड्डी खेळाडूमध्ये वे अ वे हे किती असत्याती? अ खेळाडू कितीे असत्याती?
कबड्डीच्या ह्याच्यात त खेळाडू किती असत्याती? सात असत्यात आणि राखीव काय असते काय? बरं आता ती हे अती खेळाडू असत्याती का नाही त्याच्यामध ते अ त्यांचं म्हणजे काय असं काय वयोगट वगैरे असतो का खेळायला काय?
असतोय की.
किती बसन असते काय - काय?
सोळा सतराच्या वर्ष च एक असतंय.
सोळापासूनची पुढची असत्यात काय?
हां.
मा त हे अ ब ते खे हे
हे खेळ आता आपल्या को म्हणजे गाव कुठं बा अं वां मम अ कॉलेज व शाळेत वगैरे खेळला जातो ना?
हो.
बरं म या खेळातलं आता काय - काय? तुमा तुम्ही अ ब किती ते किती करता प्रॅक्टिस त्याच्याबरोबर खेळत असताना व्याया साथीन व्यायाम काय-काय करायचा असतोय काय?
व्यायाम जो सपाट्या बैठक.
जोर सपाट्या बैठक, मग जोर किती मारता तुम्ही?
जोर दोनशे-दोनशे.
बरं जोर दोरशे आणि सपाट्या किती मारता?
सगळेच दोनशे तीनशे असं काय-काय मालतो पट
ते दोनश हे तीनशे मारायचं.
हो आणि कधी-कधी मग अ जर जोरसपाट्या नाही माडल्या अ प नाही तर मग एक स अं समुद्राची वाह असते ए
बरं.
त्यात व्यायाम करायचा
समुद्राच्या व काय काय क काय व्यायाम करायचा त्यात? अ?
जींकता
म्हणजे काय असतंय ते?
ते पळायचं हाय त्या स्पीडन पाळायचं थांबायचं न
म मग ते स्पीड न पाहता येते का त्यात
येतं की
ब ताक ताकद म्हणजे एनर्जी जाते जास्ती
हम्म
आणि काय कराव लागते
आणि त्यात वेगवेगळे व्यायाम कर करा शकताय तुम्ही
कुठले कुठले
अ बैठक मारू शकताय ज अ आपण रांगत रांगत जाऊ शकतो तिथं अ पूर्ण पूर्ण जो पण
पोर्ण जू पोननी
आणि परतना एकमेकाला खांड्या घेऊन अस पोव शकता
बरोबर ते कयसाठी घ्यायच असतें म्हणजे का ताकद ताकद वाढायसाठी
ताकत वाढाय साठी
बर आणि दुसरं
पाया ताकत यावी
पायात ताकद यावी त्यासाठी बरं आणि दुसरं
पण तेवढंच पण त्यात आपण कबड्डी पण खेळू शकतो
कबड्डी बी खेळू शकते मग कबड्डी आता ही जे खेळत असतय ह्यावेेळी म्हणजे अ किती वेळ खेळायच असते काय असते ह्याच्यामध्ये स्थानिक ला बी खेळ असतोय ना यो
हो किती वेळा म्हणजे टायमिंग वगैरे असत इथे
बरं किती वेळ सेट कितीचा असतो या काय
किती साडे चार मिनट
साडेचार एक साडेचार मिनिटं प दुसरा साडेचार
हम्म
म्हणजे टोटल किती नऊ मिनिटं का दहा मिनिटाच असते सेट
हो
बर आता हे खेळत असताना पलीकडे किती चार असतात किती हि किती
सकडं सात तिकडं सात
म्हणजे चौदा खेळाडूची टोटल दोन टीम असत्या सातसातची टीम असत्या
हो
आणि राखीव बिती असतात त्याच्या्यात
राखी किती पाचचा नाही चार असतात राखिले पेलयरला दुखापत झाली तर दुसरा हात येऊ शकाय
एका टीम मध्ये बारा असू शकतात मग म्हणजे ते खेळाडू एखादा इंजुर्ड झाला काय झालं
ते दुसरा आत घ्यायला येतो
बरबर बरोबर मग आता हचे रूल्स असतात ते पॉइंट कसे असतात हचे खेळाचे
पॉइंट
पॉईंट म्हणजे गुण कसे मिळतात त्याला?
जर आपण दुसऱ्या प्लेयरच्या टीममध्ये आत घेऊन जाऊन जर या प्रेयड ला आपण शिवलो
हा
लगेच आपण ते मधले लेश शेवायचे
बरं टच केल्या पॉ, पॉइंट रेस्टला टच केल्यानंतर ते बोनस मिळतो काय बरं
आणि बोनस लाईन पण एक असती
बरं
ते खेळाडूच्या पाया, पायावं पायज तिथ असते. तिथं जर शिवलं ती बोनस लाईन तर ती त्येजा एक पॉइंट मिळतो
बरं बरं बरं बरं बर बर म्हणजे असे म्हणजे अशा पद्धतीचा असतं एक डाव असतोय ते साडेचार मिनिटाचा असतोय. आणि दुसरा राऊंड असतोय तो साडेचारचा असतोय.
हो
म्हणजे साधारणता दहा मिनिटं चालतोय हा खेळ
हो
आता टोटल हे हेजच अ खेळाडूचा खुराक काय असतोय खायचं काय असत खेळाडूला
अ बदाम, काजू, आंडी
बर मग ते कसं कसं नाश् नाश्ता कसा असतोय त्याचा काय?
नाश्ता सकाळी आपण जे भिजवल ते खायचं.
भिजवल म्हणजे बी काय हरभरायला लागतय बरं
बदाम, मनुक, काजू
म्हणजे असतय का ते दूध वगैरे लागत असेल की उडीद लागत, दूध
दूध पण लागत
बरं, बरं आणि बाकी प्रोटीन पावडर काय बर बर आणि हेच कसं असत ते अ ते मॅट, मॅट वरची कशी असतीया ति
मॅट वरची ती आपुन बूट घालायला लागतं जर बूट घातलं नाही तर मग ते आपल्याला भाजू पण शकत.
काय करू शकत नाही?
बूट घालून खेळायचं असतंय शुज.
का ब शूज का घालायत असतय
शूज घालायला असतय जर आपुण आपुण रेड टाकाय गेलं की ते भाजतं ना मॅट
मॅट गरम असतीया?
मॅट गरम नसतय जर आपण जर तेज्यावर असं पडलो फास्ट मध्ये तर ती घासतं आणखी तापून आपल्याला चटका बसतो.
बर बर बरोबर बर बर त्यासाठी असतय व्हय ते
हम्म
बरं बरं बरं म ती मॅ म मातीतलं खेळ चांगला का मॅटवरचा चांगला?
मातीतला तर पण चालतय मॅटवर पण चालत्यात आता स्टेट लेव्हलला गेले होत प्रो प्र कबड्डीला गे मॅट वर खेळायला
मॅट वर असतय बर, बर बर बर आता मला सांगा की आता कुठल्या, कुठल्या म्हणजे व, व, व, गा, शाळेत विशालीय स्पर्धा असतयत नव का?
हो त्या असत्यात ना
त्या कुठा असत्यात तालुका लेव्हलला
तालुका लेवल म्हणजे जर वाळवत तालुका असला तर, हॅलो
बरं बोला की.
तर तिथं होतंय.
मग तिथून परत पुढं कुठं जिल्ह्याला जाते काय?
हा.
मग जिल्ह्यातून परत राज्याला जाते.
राज्याला.
आणि राज्यानंतर परत राष्ट-
हा राष्ट्र नॅशनल असतंय मग तिथंन पुढं मग सिलेक्शन कडून- मग प्रो कबड्डीला पण जाऊ शकतो.
जाऊ शकतो खेळाडू म्हणजे चांगलं आहे म्हणजे खेळाला स्कोप चांगला आहे त्या.
हो.
मग आता हे जी आता आहे ती इथं- तुम्ही तुम्ही खेळत होता का नाही मी खेळताय का नाही तुम्ही कबड्डी?
खेळतोय की.
बर बरं बर बर मग. मग आता तुमच्या इथं म्हणजे स्पर्धा कुठल्या कुठल्या असत्यात्या कबड्डीच्या?
स्पर्धा म्हणजे?
म्हणजे कुठं म्हणजे आता राज्य लेव्हलच्या वगैरे काय स्पर्धा असत्यात का म्हणलंय.
असत्यात की आता मध्ये आमदार आमदारांची होत - आमदार-
बरं बर हा क ते समजलं. आता मला एक सांगा की किती दिवस चालते हे-
काय?
स्पर्धा किती दिवस चालती?
तीन चार दिवस.
म्हणजे पहिल्यांदा सुरवातीला- अ हे असतयं आणि परत बघ हे करतात ना तुम्ही. अं पा प म्हणजे सुरुवात परत त्याच्यानंतर- अ साखळी पद्धतीनं सामने खेळवले जातात ना?
हो क्वार्टर फायनल फायनल-
परत त्याच्यात साखळी पद्धतीनं परत कशी कशी- स्टेप असत्या काय माहित्या का?
स्टेप म्हणजे?
म्हणजे आता पहिल्यांदा सुरुवात खेळ खेळानंतर परत त्यो कुठं जातो? फायनलला म्हणजे फायनलला कसं जातो खेळाडू? काय ती सिरियल माहिती आहे का तुम्हांला तसं नाही हो पण- पहिल्यांदा खेळलं काय?
हम्
त्यानंतर परत कुठं दुसऱ्या राऊंड ला जातं काय?
हो फायनल परत क्वाटर फायनल.
हा क्वाटर फायनल आणि परत सेमी फायनल.
सेमीफायनल.
परत-
सेमीफायनल नंतर फायनलच की.
बरं बरं बरं बर बर मग ते फायनलला जो संघ जिकतो का नाही? काय? त्या त्या संघामधल्या सगळ्या खेळाडूंना बक्षीस मिळतात ना.
हो बक्षीस गोड मिलन आणि सगळ्यात- टीमला पैसे आणि बक्षीस-
म पैसे सकट मिळतात. बरं बरं बरं बरं मग चांगलंय कि राव खेळाचं
असं आहे आता काय शंका आहे काय तुमची काय
काय नाही नाही चांगलं आहे, चांगलं आहे शंका नाही चांगला खेळ आहे. चालतंय चालतंय ठेवू का.
हा